आवाज होतय का
हॅलो
हा समज तरा
हायलो
हा वाजते का हॅलो हो हा हम ते काय तरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना त्यामागच होतय
नाही तेे पण थोडं रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे होत असेल
हम्म हम्म हम्म हम्
अच्छा आणि काय करता तुम्ही नाही माझून हे समजत तलं माहितीबाल दाखलं वगैरे मा हो का मग ते नगरपालिकेत वगैरे जावं लागतं ना तुम्हाना पण नाही नाही आम्ही फक्त ऑनलाईन धाकला मारायचा अच्छा वरण त्याचं तेनीं पास करून घेतात अच्छ डॉक्युमेंट त्यां लागतात ना भरपूर त्याला नगरपालिकेत जायला
हो
मेन हय कुठं पण जाऊ पहिला आधार कार्ड आधार कार्डाशिवाय काय चालतच नाही माणूस जरी समोर असला तरी आधार कार्ड
होय हो आधार कार्ड लागतच
होय ते रहिवासी दाख कला वगैरे सगळं असते ना काम त्यात पण हो तुम्हाला बॅगग्राउंडचा आवाज जास्त येत नाहीे ना एवढा नाही येत येतोय आवाज तसा ह हम्म ऑफिस का घराजवळ आहे काय
हो आमचे तर घराजवळच आहे थोडे दहा पंधरा मिनट चालत याय लागतय
ह मग जवळ आहे लांब नाही
हो
अच्छा
हम्म
काय नाही बघा मुलगी आता शाळेत तिला खाऊ घालून आणत होते इथे शेजारीचा अंगणवाडी खेळता खेळता पडली मग तिला आता झोपवलं गोळी वगैरे घालून
हो काय तब्बेत बिघडले का तिची
नाही झोका घेत घेत पडली आणि थोडस लागलं दात जरा रुतला काय तर मुलगी सारखं कायतर कायतर
लहान मुलांच जरा जास्तच लक्ष द्यावं लागत.
शाळेत तरी मी आणायलाच जाते म्हटलं आता सारखं फोन बघायला गेले त्यानं म्हटलं फोन आता बंद करायचा घरी आले की कस सकाळी एक टाइम शाळेत खाते डबा घेऊन जाते घरातला आणि दुपारी मग घरी की मग फोन दे म्हणते मग फोन बत खातो म्हणते आणि मग जरा खाते फोन बघत म्हटलं आता दुपारचा पण बंद करायच फोन म्हणून अंगणवाडीतच घेऊन जात ते डबा आणि चारवते तिथेच खात खात कशी पडली काय माहिती! तोल वैगेरे गेला, हा तोल म्हणजे झुला खेळत होती गे समोरच होते मी तिथेच आहे तरी नाही कळालं
हम्म लहान मुलांचं धडपडे मुलांच्याड तर जास्तच लक्ष द्याव लागतय
खरच की ये तरी एवढी नाही अशी म्हणजे पळ चालत फिरत अशी खेळत असते नाही थोडस इकडं तिकडं लागलं असं. पण ना जरा ज जास्तच बडवलं तिला फरशी आता झोपले झोपूदे म्हंटल औषध गाठले पहिला तिला दवाखान्यात जाऊन घेऊन आले जाऊन दवाखाना पण आता दुपारचं टायमिंगला बंद असत्यात ना
हो
दोन दवाखना फिरले मग तिसऱ्या दवाखान्यात फिरले
हम्म
लई दडपडी हाय
लहान मुलांच्या कडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागत, हम्म तरी आणि तिला म्हणत होत ते घरी चल घरी चल थोडस खा चल घरातच बसून तर ऐकली नाही ती
माज काय अजून लंग्न नाही झालेल
मग तुमचं क अच्छा लवकरचय का लग्न झालंय की ज
हॅलो! हा बोला आवाज येते का?
ये ते की बोला
हम्म! माझं काजून नाही लग्न झालेलं नाही कॉलेज पण झालंय
बाय पण ठीक आहे एन्जॉय कराय भेटाय ते आत्ताच लग्नाच्या आधी लग्न झाले की मग अड
होय बघायचंच ह आडच
आडकला व सगळ आडच्यावर होऊन जाते होय हो लई जबाबदारी वाढते नाही लग्नाच्या आधीच काय असेल तेज
हो आता लग्नाच्या अगोदर पण जबाबदारी पडला त घरच्या
ते तर असते सर्वसाधारण घरात तसच असते जबाब रच्या थड्यात मी पण लग्नाच्या आ आठ वर्ष कामच करत होते जॉब करत होे अगदी कॉलेज ला गेल्यापासून जॉब वर
हा.
कॉलेज चालू झाल्यापासून ते एक जशी काय ती टॅलीची एक्झाम झाली मा माझी अकरावीला. ते चालू झालं माझ्या अकाउंटिंगच्या फिल्ड मध्येच. दिल्लीला वगैरे. आता पण तसं जॉब येत्यात पण लहान बाळ हाय म्हटलं आपलं काम काय आयुष्यभर असणार. हम्म! आता जरा गॅप पडला. आता चार वर्ष झाले आता आणि बघाय लागले तसे
हम्म किती छोटं बाळं हाय? किती महिन्याचं हाय?
थोडंफार तेवढंच जरा आपल्याला पण मोकळीक भेटत्या. काम असलं कि.
हो आणि काय म जॉब लागला की घरचं काम करून जावा आणि तितन जॉब करून या आणि संध्याकाळी करा.
घरातलं परत आणि प्लस आता ह्या मुलगिचं आणि ते असतंय. तसं करतात. घर कसं जॉईंट असल्यामुळे काय वाटत नाही.
हा सपोर्टला असलं की काय वाटत नाही सोडा.
काय नसतंय स रीलॅक्स वाटतय.
तेच बरं हाय आपलं. सपोर्टला असलं म्हणजे बरं पडतंय. हम्म. माझं पण टॅली इग्लिश नाही आज जरा काम होतं म्हणून थांबलंय आत्ता चार ला घरी जायचं. त्या नंतर मग काय सुट्टीच करायची.
अच्छा. बरं हाय ते पण
होय.
तरी टॅलीला आत्ता म्हणजे हाय तसं बिल्डिंगला वगैरे टॅली वती. आमच्या वेळेस फी आय थिंक माझी फी मी सात हजार रुपये भरलेली. अ आता काहीतरी डब्बल झाले बहुतेक पंधरा पंधरा हजार रुपये कायतर जी एस टी. तेव्हा जीएसटी नव्हता, तेव्हा व्हॅट होतं. आता व्हॅटच्याऐवजी जी एस टी. हा माझं पण त्यावेळी फक्त टॅली झालंय. माझं पूर्ण झालंय टॅली फक्त जी एस टी नव्हतं त्यावेळेस मग आता जी एस टी साठी क्लास लावायचाय म्हणून चौथशी करायले.
हा जीएसटीच पण वेगळं आहे की क्लास.
आहे सिलेट आहे त्याची पण फी काय रि मला म्हण मे आम्ही चौक कशी केली? आठ हजार रुपये सांगितले जी, एस, टी, चे पूर्ण. पु्हा तुम्हाना बे शिकणावर भेटणारत पण.
अच्छाच्छा.
ते मराठा आरक्षण वगैरे आहे ना ते. त्यात जर तुम्ही लावला कि तुम्हाला मोफत भेटेल म्हणजे ऍज अ वुमन म्हणून असं.
हा हा हा. आता भरपूर तसं आलंच होत ते हो हो हो. गेलेला बर पडत. आणि टॅली झाल्या म्हणल्यावर जी, एस, टी येत्या लगेच लवकर शिकणार अस नाही.
हा एवन चांगलंय अकाउंटिंगच्या तिथ जी, एस, टी केल. करत होते.
ह
एक चार वर्ष माग दोन वर्ष केले म जी, एस, टी, चं. मग फक्त आता अस झालं सर्टिफिकेट साठी जी, एस, टी शिकायचंय. कारण बाहेर जॉबला चालल्यावरती सर्टिफिकेट मागतात ना. त्याच्यासाठी जी, एस, टी शिकायचे हाय ट्यालिच सर्टी फुकट आता नहीं लागत.
ह
आता जी, एस, टी च लागत हा त्याच्यासाठी शिकायचं. नाहीतर जीएसटी हे काढायचं कसं भरायचं सगळं ते ऑफिस वरती सर होते ते शिकवत होते. ते दोन वर्ष शिकले त्यातच तेव्हाच कोर्स करायचा होता. राहिलं मग लग्न अल ना मग कोर्स करायला काय प्रोब्लेम नहीं नाही होय.
हा. मग बाबा जॉबचं पण वगैरे उलट चांगलं आहे. तर नंतर पुढे तर भरपूर स्कोप आहे.
पण वगैरे चांगलंय. नंतर पुढचा भरपूर स्कोप आहे होय आत्ताच भरपूर आहे. मला आता चालूती नालद रड आता इतून पुढ बघायचा आणि हा किती वर्षाचे बाळ आहे. झालंय आता चौथं वर्ष चालू झालंय तिला. ते पाच वर्ष तरी लक्ष द्याला लागतय हा. शनिवारी
हम्म.
आता पुढच्या वर्षीपासून शाळेत चाली किं मग एक सकाळचं टायमिंग असत. ते आपलं तेवढ्या वेळेत हो. तस बर पडतय करते मग फो
ह.
हॅलो.